हॅलो
हा बोला की
मग आणि काय?
ते बारा मिनिटां डिस् कनेक्टिंग जास्ती झाल्यामुळे आणि हे झाले असेल.
ह्म्म झालं असेल तसं पण मी तुम्हाला तीन मिनिट झाल्यावर सांग तो आपोआप कट झाला. मला वाटतं तिकडन तुम्ही हा तुम्ही कट केला का काय असंच वाटलं म्हणून आणि
नाही मी कट कराय नाही ते आपोआपच कट झाला कसं काय? तुमचा आवाज येइना म्हणून मी बघाय गेलो, तर आपोआप कट झालेला तेव्हा. किमान पडायल तर पाहिजे होता त्यात,, ते पडला पण कसं काय नसल?
पडाय पाहिजे हुतं काय माहित, काल एक तसंच एक होती फ्रेंड, तीनं तिचं पण मी बोललेलं दोन वेळा, काहीत तर ते पडलं नाही म्हणून ती सांगत होती आपापच कट झालतं, हा मग ते जास्त टाईम लिमिट झाल्यावर पण तसं होतं असल, बरोबर दहा मिनिटाच म्हणजे आत आता मी कानाला लावलाय तुम्ही लक्ष ठेवा.
हा दहा मिनिटाचं लिमिट,, लक्ष ठेवते की मी आता,, हा हा. जेवणावरून आलाय की काय? घरी जाऊन जेवेल.
हा, जाऊनच आता, सकाळी जीव ईऊ वाटत नाही सकाळची शाळा चालू आहे ना आता.
हा हा, मग जेवण आवरून येताय?
जेवण सासूबाई आहेत की आमच्या आत्तीस आहेत ना. तेनी बनवत्यात,, हा हा,, थोडं त्यांनी बनव ते थोडं बनवून यायचं.
हा हा, जाऊबाई आहेत का?
न्हाई.
एकट्याच आहेसा,. हा हा अजून व्हायचं हम्म,, मग बरंय
हम्म.
हम्म हम्म,, हे आपल्यातल्या आपलं कोणतरी असं समजून घेतय नाय हम्म हम्म हम्म. लांब आय मग घर शाळेपसून?
हा थोडं तेज आमचं मिस्टर आलतेत मगाशी,, पोरग्याला घेऊन गेले.
हा.
टाइम अजून व्हायचं होतं ना शाळा सुटायचं.
हा हा.
नाही येतो म्हणलं चालत त्याला न्या जावा
हा हा. चालतय हे. बोलू बोलूस तवर घरापर्यंत पोच शीलात.
हा हा, तेवढ्यासाठीच म्हणलं कार न घरी तो मुलगा कसा करतोय, मोबाईल मागतोय ना.
हा हा हा.
ते काल झोपल्यावरच मी टास्क कम्प्लीट केलतं.
तुमची कंप्लीट झाली सगळे.?
झाली की कंप्लीट,, त्यातलं फक्त आठ का नऊ मी असं कंप्लीट बोलल्या
हा.
हम्म बाकीचं असच गेल्यात बघा,, कट झाला एरर आला.
हम्म माझे बी तसंच झाले तर, पाच का सहा नुसतं असं कमप्लीट झालेत
हां.
बाकीचे तसच गेलेत.
म आता किती झाले?
अम् सोळा झालेत. यो तुम्हाला केलेला हा सतरावाय- हम्म. आणि तीन राहिलेत,, मग अजून दिदीला मी एकदाच ट्राय केलातो,,. दिदीच्या वेळी दोन तीन वेळा करायचा आता.
हा हा चालते की.
होत्यात वीस.
हा हा. शक्यत आहे ना असं काही त्रास ना आपल्या आपल्या घरात केलं तरी चालतं म्हणजे आपल्या आपल्यात पैसे इन्व्हेस्ट होतात ना.
हा इन्व्हेस्ट काय वाटत नाही.
त्या घरी घेणार आहे ते ऍप म अजून तेन आमच्या मिस्टरांचं आहेत दोन मोबाईल वि चारलं होतं, सकाळी बघूया म्हणलेत.
मी मिस्टरांचं उघडलंय, त्यांच्याशी मी बोलतोय खरं क‌ नि कसंय सांगा अ त्यांचं अजून पुढं त्यांना म्हणजे काल उघडलेला आहे मी ना एप, म्हणजे अजून त्यांचं पुढं गेलेलं नाही आहे, ते पुढला दुसरा टास्क आलेला नाही,
हा हा.
पहिलंच नुसतं
हा प्रोफाईल टास्क, प्रोफाईल टास्कला पण अ किती अमाऊंट आहे का?
नाही प्रोपाईल टास्कला काय अमाऊंट, हम्म हम्म. हेला हाय वाटतं, ते काय अजून आपल्याला त्यातलं काय हेला पण काही सांगायलाच नाहीत ना अजून त्यानी काय.
आता ते पेमेंट आल्या शिवाय तर आपल्याला काहीच कळणार नाही, कस
कळणारच नाही, हा आणि प्रोफाईल टास्क पूर्ण मी केलाय त्यांचं, मग त्यांनासनी आता ही कॅश जाणार? त्यांना कॉल केल्याबद्दल जाणार?
होय होय जाणार. त्यामुळं तुम्ही, तुमच्या तुमच्यातच करा म्हणजे तुमच्या तुमच्याविषयी पण बोलता येतेय.
हम्म.
असं लई प्रसनल पण बोलू नका, म करा तुमच्या तुमच्या ते इन्व्हेस्ट होऊ देत मग.
हम्म, म्हणजे मिस्टरांनांच केलता सोडा मी चार पाच वेळा.
हम्म.
त्यांचंच कंटीन्यू झालंय आणि दे तुम्हाला एक केलाय आणि त्या दानोळीत एक केलता.
हा हा.
एवढेच चौघे जण.
दानोळीत कुणाला केलता?
अ त्यानी नदात म्हणून हेच्यावर हे टाकला होता बघा.
ती सुम सुमय्या नदाख? हम्म हम्म ती फ्रेंडच आहे माझी.
तुमची फ्रेंड आहे ते?
हा हा तिनंच मला ऍड केलंय, आम्ही एका अकॅडमीत होतो ना.
हा हा.
हातकलंगलीला.
ह त्यांनी सां त्यांनीच सांगितलं होतं की, ह्याच्यावर म्हणजे ओळख नसेल तर ह्याच्यावर कॉल करा म्हणून.
हम्म हम्म, बोललीत त्यानी?
बोलल्या. बोलल्या दहा मिनिटं बोलल्या, असं त्या काय म्हणल्या सांगा मला असं काही एवढं पण अस काय बोलावं असं काय नाही, असं हे झालं तरी पण चालतंय, चालू करून दहा मिनिटं ठेवा म्हणल्या काही होत नाही त्याला.
अ खरं एक एक जण म्हणत्यात बोलायलाच हवं.
हा कोण म्हणतंय बोलायलाच हवं, कोण म्हणतंय की नाही बोललं तर चालतंय फोन चालू करून ठेवला तरी चालतंय. त्यात जास्त माझ्या संग नाही, बाहेरच काहीतरी बोलत होती
हां हां.
खर तरी बी असुदे म्ह दहा मिनटं सेव केलं संमिट. केलं आता काहीतरी करायचय ना कायतरी होऊन दे.
घरातलं.
घरातलं आवरलं जेवण त्या न्ह्यायला येत दिदी तिकडन इकडं या लागलीया.
हा दिदी पण करतो म्हणल्या तुम्ही फ्री झाल्यावर. फोन करा म्हणल्या त्या ती बरं म्हटलं हा. नाय काय?
नाय वाटतेजाच.
हम हम हा मी रात्री काल कॉल केलता त्यांना मग. लाईट जाईल का काय म्हणत त पाऊस यायचं टाइम झालाय वार सुटलय चार्जिंग लावला होता म्हणले.
हा हा. हा हा हम् कायतरी करायचं घरात ब सून आता काय काम हाय?
होय टाइम किती झाल बघा हो.
पाच मिनटं झाली.
हा हा.
तेच बघत होतो तो पाच आणि कटवायल नको.
हा हा तेच की तुम्ही लक्ष ठेवा माझं कसं उन्हात चललंय चालत मोबाईल कानालाय.
हा हा हम्म हम्म.
फुल राईस खाता.
काय नाय बघा. निहान्त होय.
काय घरात बसू वाटण झालाय पाच मिनटे शांत ना.
हो दम निघत नाही आहे स्लॅब च असलं तरच बर ते घर. हम आमचं पण सिमेंटचा पत्रा आहे.
हम आमच खालच घर स्लॅबच हाय आणि हे बडोद असं जुन्या पद्धतीच आहे नाय त्या ते बडोद असत्यात तस फिरच्या घालतात किती. तस आहे फरशी गार लागतेया खरं वरण असं हे होत. ताटल्यागत म्हणतोय.
हा हा.
इकड तल.
आता सुरुवात आहे अजून कसला पडतोय काय माहित.
आजून मे महिन्याला दोन महिना अघ हायत भो आजून एप्रिल महिना संपायचाय आता यो मार्च चालू आहे ना ओ. हम्म मार्च अम् हम् हे एकतीस नाहीना एकतीसला येणार.
अ हम्म.
अहं हं. म्हणून मे महिन्यातन कुठं जाऊ वाटत नाही ते पावसाळ्यात कुठे तरी बाहेर फिराय गेलेलं बरं वाटतं.
ते घरात बसलेलं बरं उन्हाळ्यात आणि गेलं तरी सकाळपरेत घर लवकर सोडायचं. हा हा संध्याकाळी ऊन खाली झाल्यावरच यायचं.
आणि बाहेर गेल्यावन काय खाऊ वाटत नाय नुसता गार असं काय तर गार दिसते का याची लक्ष जाते ज्यूस आइस्क्रीम हीकडेंच लक्ष जाते.
ते आपल्याला बर वाटतं आपल्या पोराना बिघड
पोरांना बिघडते असं होतंय पोरं तर कुठल खातात तेच मागतात गारच माग
होय आम्ही तर आमच्या पोरग्यासाठी घरात काही सुद्धा तेलकट करत नाही बघा. हा हा तेलकट काय ना नाय आंबट काय नाय जास्त.
हा किती वर्षाचा?
आत्ता अडीच वर्षाचा आहे.
हाय वे.
ह गोड नाय चालत लंय कारण गोड जास्त झााले की पण छाती भरते ना. हम्म तेलकट ला भरत्या.
तेलकट ने बरं ऐकतत खरा
ऐकत नाय हां दुकान असलं ना नाय आमच्या गावात दुकान नाय. नाय कोण तर कवट्यायला गेल तरच मग ते आम्ही एकदमच एक एक किलोच खायला त्याला फरसाना तेन अस आणून ठेवतोय खारी डाळ शाबू चिवडा.
हा आमच्या थोरल्याला नाय दि दि धाकट्या पोरला नुसता पाच रुपये दे. दोन रुपय दे. दहा रुपये दे चालूच असते बाटली पाहिजे ती पिप्सी पाहिजे.
हा हा आमच्याला अजून गारची तसली सवय नाय फ्रीज हाय घरात.
हा.
खरं तसली अजून सवय लावली नाय गारची.
ह आमची खात्यात आव गारला काय लिमिट नाय आमच्या अस
हा हा.
आणि काय मिस्ट्रर काय करत्यात तुमचे?
मिस्टर शेती ट्रॅक्टर ते ना हाय.
हा हा आमचे मिस्टर सिंगची कामं करत्यात.
हा हा.
अ शे शेती पण हाय. चार साडेचार एक जातात कुठलं तरी शेतात तिने सासू सासर बघत्यात हम्म. आम्ही कधी कधी तर जातोय.
हम्म हम्म.
बाकी सासू सासरे बघता
हम्म हम्म.
जनावर तेन हायत तुमचे आहेत?
काय ते जनावर एक गई हाय.
हम्म हम्म शेती म्हणल्या जनावर येतातच.
हम्म तेवढंच जाऊ ना दुधाला काय करायचं?
दुधाला काय करायचं होय दुधासाठी आणि दुधात फायदा पण हाय
हा बाहेर नाय आम्ही जास्त देत
हम्म.
घरीच आणि ती ग मुळात ती गही देतच नाही कुठं दोन लिटर एक लिटर असं दुध दीत्या आता पहिलारू आहे ना ते
हां हां, आणते ना. परत दुधातून बराच फायदा.
हूं, दुधंच हाय. ही आमच्या हिकडं रेट न्हाय. ते तीस रुपये अ, लिटरला साठ रुपयेय
हं, गईच्या. अ म्हशीच्या दुधाला दर आहे. म्हशीचं आमच्या इथं सत हं, साठ म्हणजे असं फॅट वर, सत्तर, बासष्ट असं कुंभोजात पडतंय बघा ते
आमच्या माहेरमध्ये, ऐंशी रु. लिटरयं म्हशीचं.
व्हय? कोणतं माहेर तुमचं?
हो, ते पण.
हां, हां. काय नाय अवो, कुटंबी जाईल तिकडं, दर वेळी वेगळं हाय. ऊं, काय नाही मग.
झालंय का पे?
जरा एक चार एक पाच, साठ सेकंद कमी आहेत.
बर बर, हातात घ्या मोबाईल. म्हणजे दहा मिनिट होऊन, एक दोन तीन सेकंदानं कट करा.
हां, हां. दहा मिनट झाल्यावर. हां, हां.
आता घरी जाऊन जेवा.
होय, आलंय आाता घर जवळ. तीच तेवढ्यासाठी त्यानं येऊन, पोरगा मोबाईल बगीतला की त्याजं काही नाही खरं मग.
हां, हां. चालतंय. कट करतो बघा.